हॅलो? हॅलो?
हॅलो?
हा येतोय माझा व्हॉईस ताई?
बोल
येतोय. का माझा आवाज हम्म काय कर ताय
काय नाही बघ बसले निवा
हम्म हम्म हम्म जॉबला जाताय का तुम्ही?
नाही नाही निवांत बसले अरे जॉब बीब कुठं काय कराय टेन्शन दैनंदिन लाईफ मध्ये. खायच झोपायचं
ते असच म्हंटलं बघू. हॅलो हो हो येतय येतय तर हम्म बस होते म्हंटलं बघू तुमच्या आठवण आली कॉल करून बोलूया तर आ पल्या दैनंदिन जीवनातल्या काही चांगले सवयी मी तुम्हाला सां सांगते दैनंदिन जीवनात आपल्या काहीतरी चांगल्या म्हणजे निरोगी आणि यश व्हायं साठी मी कुप मत्वा आहेत तेथून मला माहती आहेत शारीरिक आणि मानसिक आरोग्य असू दे उत्तम ठेवण्याचे मी काहीतरी तुम्हाला
हो हो सांग ना
तर तुम्हाला मी सांगते जास्त पहिलं काय हाय लवकर उठणे तर आप आपल्या आ आपल्या घरी कशी जे आधी आधीच्या पूर्वीचे लोक आहेत ते आधी पाचच्या आधीच उठतात कध काही काही लोक असत
होहो पहाटे
हा पहाटे सूर्यास्ताच्या पूर्वी उठल उठून लवकर उठल्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात आणि सकाळ सकारात्मक होते ना त्यावेळी जस अस आणि दुसरी गोष्ट काय आहे आधीची लोकांना माहित आहे ते आपलं आपण जे लेटनच उठतय ह आताची जी पिढी आहे ती कॉलेज टाईम टाईम लागल तरं आपल पण लवकर उठतोय आणि ज्यावेळस सुट्टी वगैरे असते त्यावेळा आपण म्हणतोय आराम घेऊया असं वगैरे असतंय चालू आता दुसरी काय आहे सकाळी उठल्यानंतर पाणी जास्त पायच सकाळी उठल्यानंतर आपण रिकामेपोटे दोन दोन ग्लास तरी कोमट पाण्याच पिऊ शकतोय. का तर हे न पचनक्रिया सुधारते आपली हा हा हा पचनक्रिया सुधारत्या आणि हे काय आपण सकाळी उठल्यावर करू शकतोय आणि दुसरी गोष्ट काय आहे व्यायाम आणि ध्यान ध्यान हे रोज किमान दहा वीस मिनटात आपल्याकडे असते एक वसने करण्यासाठी आणि हे करायला पाहिजे आप आपल्या शरीरासाठी हे चांगलं आहे. फायदा ह्याचा भरपूर आहे. काही लोक आजार अस पडतात ते ही कारण आहेत त्याची की आपण व्यायाम नाही करत वेळेवर पाणी
हो योग्य आहार हा योग्य आहारासोबत देखील व्यायाम असणे आवश्यकते आहे.
हम्म दुसरं काय आता स संतुलित आहार आता ह्यात काय हे सगळ्यांना बेसिक माहिती आहे की पालेभाज्या असू दे फळ असू दे वरण भात तरी खायला पाहिजे. आणि चपाती असू दे. भाजी चपाती भाजी असू दे. या अन्नाचा समावेश आ आपला पाहिजे हे खाल्ल्यानं आपलं शरीर चांगलं होत आणि दुसरं काय आता नियमित जेवण आता आताची पिढी कशी आहे म्हणजे आता आपण पण असू दे की जेव जेवायला ला कस टाळाटळ केली जाते जेवणाची की आतान कोण तर जेवतो आता नको असं असते ते सकाळी नहरी मग आपल्या भाषेत कस कोल्हापुरी भाषा असू दे किंवा आपल्या इथ न्यारी असं बोललं जाते कि सकाळचं जेवण हर करूया
बोलतात हा
बोलतात किंवा आता रात्री जेवण असू दे हे वेळेवर केलं पाहिजे ह्याला आपण जर आता नको हे टाइम एक ठेवल ना कि ती शरीर आपलं त्या टाइम नुसार चालते ते टाइम सेट करते आपलं माइंड जे असते ना ते आपण जे वागतोय ते आपलं माइंड असते सेट आता दुसरी गोष्ट काय हायड्रेशन दुसरी गोष्ट दिवसात तून एक आज आठ नऊ ग्लास आपण पाणी पिलं पाहिजे
हो त्याच्यामुळे
दोन ते तीन किलोमी हा लिटर तरी पाणी आपल्या शरीराला पाहिजे शरीर त्याने आपलं सुदृढ राहतं
तुझा आवाज क होत तुझ आवाज कट हो कट होत कॉल कट होईल त्यामुळे रेंज म रेंज प्रॉब्लेम आहे का
नाही नाही आला काय आता
नाही कट होतय अजून हा हा आला आता हॅलो आला आला
हम्म हम्म दुसरी गोष्ट फूड आत्ता लहान असूदे किंवा आपण ते जंक फूड जास्त खातोय आपण असू दे तेलकट पदार्थ असू दे जास्त बाहेरच काहीतरी ते खा आपल्याला जास्त आवडते खायला घरच्यापेक्षा आणि ते आपण जास्त खाण्याचा प्रयत्न करतोय
हा
त्यामुळे ते आपल्या स्किन वर कधी दिसून येते हे आपल्याला कळतच नाही जसं की पिंपल्स असू दे आपल्या चेहऱ्याचा ग्लो जाऊ दे. आणि झधोप पूर्ण झा. तिथ डाकतस. हे दिसून आल्यावर सुद्धा आपण जाऊ. फूड सोडत नाही.
हो कारण ते जीबचे चोचले पुरवतात पण आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात हे आपल्याला दिसून येत. म अ आप. आपल्याला फक्त टेस्टी जेवण पाहिजे. म्हणजे आपण फक्त असं करतो की आपल्या हा आपल्याला माहित नसतं की जे आपण हेल्दीी खातो ते. चविष्ट जरी नसले, तर त्याला आपण चविष्ट बनवता येतो. आपल्याला घरात. पण आपण नाही ते असं म्हणतो, की हेल्दी असेल. ते पण खा. ला चविष्ट आहे पण जिभेच - चोचले पुरवत नसेल, म्हणून आपण पॅकेट फूड खातो, जंक फूड खातो.
दुसरी काय आता, कार्यक्षमता. आपल्या दिवसाच नियोजन हे आपलं ठरलेलं नसते. म्हण आप -आपण काय म्हणतोय, आज. जे उद्या आहे. उद्याच उद्या बघू, आज नाही. हम् तर ते आधी आप पण आधीच ठरून ठेवलं. तर उद्या ते बरं पडते, आपल्यासाठी. ते आपल्याला कळायला पाहिजे. पहिली गोष्ट आणि दुस - वेळेच नियोजन काय, प्रत्येक काम. पूर्ण करण्यासाठी वेळेला, म्हणजे जे काम आहे, त्या कामाला टाळाटाळ नाही केली पाहिजे. वेळेची किंमत भरपूर आहे. रोज न किमान, रोज किमान, जे ते काम ठरलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय वाचन. रोज किमान दहा पंधरा मिनिटं एक वाचन आपण केलं पाहिजे. आता सकाळी उठल्यानंतर एक वर्तमानपत्र आहे ते वाचायचं. त्यांना रोजच्या आपल्याला बातम्या सुद्धा समज तात काही म्हणजे. चाललंय जगात, ते आपल्याला समजते त्यावरून. बाकी मी काय ह्याच्यावर बोलेन की. आता दुसरी स्वच्छता आपली. आपल्या स्वतःची वैयक्तिक असेल ती. आता द रात्री. किंवा दिवसा असू दे, आपण म्हणजे सकाळी- उठल्यावर ते काय कंपल्सरी आपण दात घासतोय. पण रात्री घासायचं असलं तर आपण टाळ्या टाळ केली जाते, पण त्यांना पण भरपूर फायदा होते आपला आपलं आपलं शरीर ते चांगलं राहते त्यांना आपलं दात असू दे. आपली शारीरिक स्वच्छता. राहत्या.
हो
तानी काय आता दर आठवड्याला नक्की कापायचं. चांगले कपडे असू दे, दररोज आंघोळी ही केलीच पाहिजे. तीच शारीरिक स्वच्छता आहे आपली आता स्किन आपली स्क्रीन असू दे आपली जास्त आपण मोबाईल घेऊन बसतो त्या मोबाईल न आपला चेहरा कधी डल पडतोय आपल्याला सुद्धा कळत नाही
हो अगदी बरोबर कारण मोबाईल मधून निघणारे जे किरण आहेत ना ते आपल्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर घातक परिणाम करतात
सतत मोबाईल वापरल्यामुळे आणि टी व्ही जेवताना जरी आपल्याला सवय लागत जाते ती आपल्याला म्हणतोय आपण की मोबाईल आणून द्या मग मी जेवेन आस लहान मुलांच तरी असते सध्या
हो लहान मुलीने आता तरुण
हा हो हो हो ते चालूय सध्या आता मानसिक आरोग्य असुदे आता आपल्या कृत्यजञ बाळगायला पाहिजे आयुष्यात आपल्या चांगल्या वाई गोष्टी का असतात आता आपण रात्री झोपताना देवाचे आभार मानले पाहिजे की हा बाबा माझ्या आयुष्यात तेवढी तू चांगली गोष्ट दिल्यास ते मी आभार मानते
हो अगदी बरोबर
आता हस हसत मुखत राहणे आता हे हसमुख आहे बघा ते आपण नाही असं लोकांसोबत बोलताना नेहमी असं हे बोलायचं की असं हसत कि नकारात्मक
नसता किंवा दुःखी नसता हा
हा जे आप आपण जे करतोय ते आपल्या पशी पाहिजे दुसऱ्यापाशी नाही जायला पाहिजे वाईट विचार असू दे परत चिडचिड असुदे यापासून आपण खूप दूर राहायचं हे हे जर केलं ना आपन आपलं म्हणजे जे नियोजन आहे जे आपण जे ठरवलंय ते आपण ध्येपर्यंत तर कायम पोहोचू शकतोय
हो अगदी बरोबर
आता शिस्त असू दे्या आपण आपण कसं जे जेवायचं असू दे लवकर आपण जेवत नाही आपली टाईम टाइम असते कधी दहा कधी नऊ कधी अकरा ही टाइम जे असते ना हे टाइम असत नाही कि मी सात ला जेवणार मी दहाला झोपी जणार हे आपलं टाइम सेट पाहिजे
हो म्हणजे योग्य निद्रा देखील आपल्याला पाहिजे किंवा योग्य झोप असू दे किंवा साातच्या अगोदर जीवन म्हणजे एक टाइम टेबल आपल्या लाईफ म असणं महत्त्वाचं आहे म्हणजे त्या टाइमे तर आपण आपलं जगण किंवा दैनंदिन लाईफ लाईफ एन्जॉय करणं किंवा त्या प्र्रकारे आपलं म्हणजे जे आचरणात आणणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे असं म्हणता येईल थोडक्यात
ती आपण घ्यायलाच हवी
हो
नाहीतर मग आपली चिडचिड सहज होत्या चिडचिड
डॉक्टर देखील हेच सांगतात की एखाद प्रॉब्लेम् वगैरे झाल्या किं आप डिपेन मध्येैगरे चालोत तर पहिला आपल्या झोप विचारतात
विचारतात् हो हो हो आणि आपल्या चेहऱ्यावर असू दे किंवा आपल्या शरीरातन ते दिसून येते आपल्याला जरी नाही कळलं त ते दुसऱ्याला तरी दिसून येते
हो अगदी बरोबर तर खूप छान पद्धतीने म्हणजे डेली लाईफ कशी जातली पाहिजे किंवा त नि पणे स्वच्छता असू दे किंवा अ तू जसं बोलीस मला कि अंगोळ करण्या पासून जेवण कसा जगंलात पाहिजे मोबाईल कि वापरला पाहिजे किंवा का वापरू नये देवाला नमस्कार म्हणजे देवाची भक्ती देखील अभ्यासापासून म्हणजे प्र्य पॉईंट तुम्हाला ओळीने समजून सांगितलं ज्याच्यामुळे मला समजलं की दैनंदिन लाईफ कशी जगली पाहिजे काय रुटेशन पाहिजे म्हणजे ते व्यायाम असू दे किंवा काय अस दे खूप छान पद्धतीने सांगितले त्याबद्दल मी तुझी आभारी आहे
ह हो चल ओके बाय हा हा